वेळ आहे न परत जायचंय.
हम्म आम्हाला अकरा वाजता जायचय, किती वाजले?, आता हा.
हा, मंग काय? वाटलस त एवढा कॉल करू, नंतर मंग तुम्ही जा, नंतर बोलू मग वाटलंस तर.
हा ताई, चार कॉल झाले ना आपले.
चार झाले का, मंग चार करायचं समजा एकाला?
अजून एक करा होऊन जइन.
हम्म, बर बर तसं करते न मग, पाच कॉल करू का मंग समजा एका व्यक्तीला.
हा एका व्यक्तीला पाच करायचे.
हा तर मग अशा किती चार व्यक्तीला करायचे ना आपल्याला?
चार व्यक्तीला करायचे, मंग पाच क पाच अ
पाच मिनटं मोबाईल दे ना, वीस आहे ना?, हा चला आता एवढा कॉल बोलू, हा काय रे, घोड्याचे व्हिडीओ पाहायचे, थांब जरा मी.
हा माझं आवरलं केव्हाच. मंग म्हटलं आता हे तिच्यासाठी म्हणजे म आज रात्रीच तुम्हाला कॉल करायचा होता, हा, की हे नेमक कस आहे म्हणू सांग जा, मला ते कळलं न्हवतं. हा का, त्याच्या मध मी ते ओपन, ओपन केलं न त्याच स्क्रीनशॉट मारतल्यात
म्हणते नंतर, नंतर ओपनच होत न्हवती त्यांनी जी समस्या सांगितली होती.
हा मी म्हणलं आता रात्री घरी कुडं करा काल मी बी जरा थकले होते, म्हणल सकाळी बोलू आता ह्यांच्यासोबत. मी बी तुम्हाला आत्ताच म्हणले दुप मी गरदी कमीच राहती, पण दुपारी आम्ही तिथं मिटिंग मध्ये राहू ना मंग होणार नाही कॉल.
नाही, मंग नाही होणार. आता मंग मिटिंगच कस, ते काम राहतच ना मिटिंगचं.
अरे त्यात तू आज न भलते ती प्रत्येक ग्राम संंघाचा हिशोब घेत्या. प्रत्येकीला विचारतात, महिन्यात काय काम झाले? काय नाही, हा हा, ते काही एक धंदे का त्यांचे.
मंग काय आणि त्यांनाही घेणं बी गरजेचं आहे ना आता बाया बी मंग देत नाही त्यांचा त्यांचा हिशोब.
त्यांना घेणं माहितीये का ताई, त्यांनी प्रत्येक ग्रामसंघाला दहा-दहा, वीस-वीस लाख रुपये देयेलेत. त्यांना घेणं म्हणजे, मंग त्यांना सरकारला हिशोब देणं पडतो ना, आपण नाही म्हणू शकत नाही का तुम्ही घेऊ नका म्हणून असं म्हणू शकत नाही ना आपण पण, नाही. आपण बी म्हणल्या जात नाही, ते का बई ज्याचं काम आहे ओके, त्याला शाबासकी बी सगळ्या बायां देखत देतात. ज्याचं काम नाही आणि ज्याच काम नाही त्याच्या देक सगळ्यांन देखत अपमान बी ख खाणं पडतो आहे की नाही असं आहे.
ते मंग असच राहत ना, कशामध्ये भी मंग. काही चांगलं काम झालं तर मग आपल्या मग खर खर्चाच हे ना योगिता ताई, आता आपण जर एखादी गोष्ट चांगली केली तर आपण केल त्यात किती समाधान वाटतं, स्वतःला समजा. मंग त्यात तिडून शबासकी म्हंटल्यावर मग माणसाला आणखीन चांगलंच वाटतं वाटणारच ये ना.
हाव. आणि ते काम मला काय बई या बायांसारखं काम करायला नाही आवडत मला. ते सर लोक चार वेळेस मॅसेज करता न आपण एकदा काम एकदा काम करून मोकळं व्हायचं राहत मला असं म्हणण आहे माझं डायरेक्ट.
माझं बी काम तसच हे मला बी नाही आवडत ते. चार वेळेस कॉल करत मी ती एखाद वेळेस मी मॅडमचा फोन उचलणार नाही पण मी माझं कामं इकडं ओके ठेवीन.
मग.
ह अस का असं करती. कारण आमची मॅडम काय करती माहितीये का? कॉल करून हे ना तर ते त्यांचच कामं आपल्या माग लावून देती.
हा आणि ती जरा मला नाही वाटत तिला एवढी माहिती म्हणून अजून काय काम कराचं काय नाही व्यवस्थित.
काही जास्त जास्त काहीच माहिती नाही त्यांना ते आपून त्यांचे काम करू लावत्या. अन त्या दिवशी मी कुलतबादला गेले ना तर माझं काम काहीच नव्हतं तर मी सगळ्या बायांस्नी नुसता मीच मीच कॅपचर केले. त्यांच्या लॉगिन वर सुपरवायझर लॉगिन वरं. आणि म हे असं काम लावून देत्या त्याच्यापेक्षा असं वाटतं कधी कधी ना ते फोन उचलन बी नको.
म जीवावर येत माणसाला.
मग‌ एक तर आपले काम राहते वेगळे. आणि त्यांचे काम पुन्हा वेगळे सुरू होते आपल्या मधी.
हो‌. आमचं नवीन सारांसोबत तसंच होणार आहे आता. आता हे नवीन सर जुने सर सरांना कसं होत. त्यांना दहा-बारा वर्षाचा अनुभव होता डायरेक्ट. या सराला काही अनुभव नाही ये. अनुभव नाही काही नाही काही नही. फक्त जॉइनिंग झाले म्हणून झाले.
ते आले होत
आले होते आले असं गुपचूप आल्याहून आलं ते म्हणत नाही का आलं कोलन गेलं को कोल अशी गोष्ट आहे ती आता. आणि अरून ताईच चाललं आपण त्यांन मी म्हंटल बई बोलू त्यांना विवोच्या मिटिं मीटिंगला. पण मग तुम्ही आता आता मला सांगा आपण काही प्रश्न विचारतो त्यांना सांगितले जात नाही म्हंटलं.
हा.
आणि महिला तर दहा प्रश्न विचारता म्हणलं गावात.
मग होतच ना मग ते गावात येल मग काय विचारते मग.
मग एक तर त्यांच्यासोबत दुसरे बी एम सर वगैरे यायला पाहिजे. निदान कृषी व्यवस्थापक तरी आलेत काही वाटायचं नाही. तेच नवीन सरला कुठं आधीच मिटिंगला बोलावतात होऊ दे त्याना दोन-तीन महिने मग बोलू.
हा. मगचं त्यांना बी थोडं त्यांना बी अनुभव राहतो ना मग थोडा फार. म
साध रेकॉर्ड कसं? कुठलं काय? पाहिजे बाय विचारताच बाई. सर हे ग्रामसंघाच रेकॉर्ड आमचं चुकतंय का? का बरोबर आहे का? ते सरला सांगता आलं पाहिजे ना.
मंग तेच ना मग. त्यांना बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे देता आला पाहिजे. ह आणि आपण मग आपण निसती त्याला काय होऊन द्या. दोन-तीन महिने होऊ द्या ना. पूर्ण त्यांना सगळी माहिती भेटली का?
तु सरला सांगती म्हणलं सर तुम्ही पण या त्यांच्यासोबत त्या विजीटला बोलू असं नाही बोलवायचं गं माय. आता. हा.
तेच ना मग.
आधीचं कुढं बोलवतात म्हटलं, ते नवीन आता सी एस सी मार्फत जॉईनिंग झाले ते.
हा.
काय पेपर दिले न काही.
हां मग सी सी एस सी मार्फत तसं जॉईनिंग होतात ना. कॅश भराय लागते पेपर जाऊ झालं, त्यांना माहीत नाही रातनाशी. हम्म.
हो हो झाले तुमचे पाच मिनिटाचं कॉल.
हा झाले झाले.
बरं बरं.
चालेल.